हॅलो
येतोय का आता?
हा आता येतोय आवाज.
हम्म नेटवर्कचा विषय हाय.
नेटवर्क आहे का?
हा आता तुझा खरंखराय लागलाय.
माझा आवाज खरखराय लागला.
हा आता खरखरतोय तुझा आवाज.
अँप्स मध्ये काय डीफॉल्ट हाय काय?
काय माहित नाही बाबा. अँपला काय बोलू नको.
होय.
हे हे.
जमते म्हतेला.
हम.
आता तिचा प्रवा चाललाय.
हम्म?
तुमचा जीवनातील प्रवास कसा चाललाय?
प्रवास आमचा सध्या खडबडीत चाललाय. खड्डेच खड्डे चालले दिसतायत आता.
आ?
अ रस्त्यात आहेत ना खड्डेच खड्डेच आहेत प्रवासात माज्या.
खच खड्डे् आहेत.
पाऊस नाही पडताय. तरी पण खड्डेच खड्डे पडलेत.
हम्म.
खड्डे भरत भरत परत दुसरा खड्डा पडतोय. हम्म?
तुमच्या जीवनाविषयी काहीतरी सांगा.
जीवनाविषयी काय सांगावं?
तुमचं आहार कसं असतं?
आहार आमचं काय ते संतुलित आहार.
संतुलित
जे मिळेल ते खायचं.
आहार मइ तुम्हाला जास्त आवडीच आहार कोणतं?
आवडीच आहार म्हणजे सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री कसं काय?
अ सकाळचा सांगा सकाळचा.
सकाळचं मला काहीच नाही खावं असं वाटत.
सकाळचा म्हणजे किती तरी जरा दहा दहा वाजता तरी नाश्त्याला
दहा वाजता भाकरी आणि भाजी सुकट असेल तर एक नंबर भाकरी आणि सुकट.
ती ती बारकीवाली सुकट ना. आणि तुम्हाला मोठ्यातले शिकवले सुकवलेले काय आवडतं?
मोठ्यातली बग्गी बग्गीचा कालवण एक नंबर.
अजून दुसरे वगैरे काय आवडत नाही का?
दुसरं सु खर नाय खायब
ए बग्गी मधून ते मधले काटा असं कळायचा आणि झाला.
हम्म, टेस्ट पण मस्त लागते चव एक नंबर.
आणि इकडं असे ओले मासे वगैरे काय?
नाही- नाही कोली पण नाय बॉम्बे पण नाय करत लेपा पण आहे. तर बग्गीच एक नंबर हो.
कोणते
बग्गीच फक्त बाकी कोणतीच सु सुकी मच्छी नाही आवडत मला, सुकट आणि बगी सोडून.
अ ते सिंगल टाईप असातत ते बारके ते पण नाही जरा मोठे.
नाय हे असतात ना लेपा माहित आहे ना?
कोण
लेपा लेपा वढत बघ.
ना
सुकवलेच असतात ते भाजून ब खातात ते ते फक्त भाजूनच आवडतं बाकी नाही. बाकी जो कोण फक्त बग्गी आणि सुकट.
हा का.
हम्म आणि आपणच काय काय आवडतं?
आम्हाला आम्हाला सकाळला तरी भाकरी भाकरी सोबत मला अ चण्याची भा जी वाटाणा मूग, अंड्याचा पोळा, मासे
नॉन व्हेज मधी
नॉन व्हेज मध्ये जर जर भाकरी केल्या अं
अस असं की तुला सुटी पडली आणि त्या दिशी आहे नॉन वारा आहे आणि सकाळी तुला ना आवड म्हणजे काय? खायला आवडेल.
सकाळी मला तर अ भाकरी भाकरी आणि मासे ती पण तळलेले.
हम्म.
तळलेल किंवा म्हणजे म्हणजे खारे पाणीतले असतात ते तळलेले आवडतात आणि असे असले की ते शिजवलेले.
बणीतले.
आणि दुपारला
कालवण.
हा दूपारला पण दुपारला खेकड्याचा रस्सा
हम्म आणि रातीला
रात्रीला रात्रीला पण तोच.
दुपारचं तेच राती
जर चिकन असला तर मसाला ची कण एवढं काही खाऊस वाटत नाही, सध्या तरी आता
फ्राय केलेलं.
अ फ्राय केलेले किंवा बिना मसाले केलेले. मसला म्हणजे ता ला वाटण.
हम् हम्.
आणि त्या अ नुसत दातात अडकतो ना.
अवडत नाहीत.
आणि मग र रस्ता चांगला वता तसा ग्रेवी
हम्म. बाकी चावायला नाही आवडत.
नाही द्र फायदा झाला की, सांगायची
नय मला आवडत.
कार्
लक लागली पिठाहारख
हम हा दुसच लागतो बाारी लागतो.
अंत मी नाय खात
पण मग
ते जर असेल तर मग ते मांजरांच्या नावावर
बरा करून अून अजून अ अजून चुलीत भाजून खायला भारी लागतो शी ते मोठे चिंगले असतात ना ते पण चांगले लागतात हॅलो हा हॅलो जावून अरे आ ते लॉपस्टर नय
ऑक्टोपस
नाही नाही ऑक्टोपस नाही हम्म अरे तेच नाही सुकट असतात बारकी ते मोठे झाले होते चिंगलं होतात ती
ह हे आपले झिंगे झिंगे टाईप
िी हो
मी नाही मला पण ते पण नाही आवडत
का
नाय उडत पापलेट मुंबईला एकदा आंधेला बनवलं ते
मी मी मी मी मी तर खऱ्या ख खऱ्या पाण्यातले तर मला हीच आवडते मांदेली ती केशरी कलरची त्यातबर एकच काटा असतो तर बघ चिंदी काटा असतो चिंदी
तो पण काढत नाही की काय
नाही लहान लहान मोठ लहान गोष्टी काढज नसतात
हम्म डायरेक्ट चावायला सुरुवात
ह औषधऔध
मुसशी खा गे मुशी
नाहीय तवत काय काय खल्य माहिती काय मांदेली ढो
हम्म
सुरुम
हम्म
अजून तर मला दुसरं का आठवत नाही डॉक्टरा दुसर्या का
पापलेट
ना म खल्ली बापलेट
एकदा पण नाही
आठव मला तर आठवत ना मी काय घर असा ते मी माझे जाण्या सगतो बाकी नाही नाही नाही्या
हम्म हम्म एकदा खाऊन बघ खतरनाक लागतात
कशी कशी तळून वगैरे कशी
हा तळून फ्राय करून दे
कशा रवेतच ना
हम्मरो
आपल्या दु का आहे
काब परत करतो
हम्म दवाखान्यात येवू तिथ दाखवून हम्म